हॅलो.
जेवलास का? नाही.
ए जेवलो बघ तू.
जेवनूच हवा जरा शतपावली. कराले शेतपावली फिराले. झाला जिेवलेला जिरवालोय बघ
हा हां हां.
जेवल्यावर जरा फिरायचं रे
हां मी अरे मी पण फिरत होतो. बंद.
हा हा जेवलात
तू काय जिमला जातोस म्हणून करलायस काय?
ह नाही जिमचा काही विषय नाही सोड जेवल्यावर जरा फिरलं का नाही. ते जेवलं जेवलं झोपायचं
हा
आणि प्रॉब्लेम के जेवल्यावर एक जरा एक दहा मिनट फिरलं ग नाही मग जरा भारी वाटत नाही कोप
हां हां हां
मग काय म्हणतो आणि
काय नाही बर हे हाय बघ ठीक आहे बरं आहे चाललं व्यवस्थित
परत मित्र मैत्रिणी वगैरे.
हे नाही हाय हाय मस्ती दररोज असते. आमची
हा हा म अभ्यास करतात का फक्त मस्ती
हम्म
हां
आ
होय अभ्यास करतात काय फक्त मस्ती, गप्पा करतात अभ्यास करतात का फक्त मस्ती गप्पा करतात
दोन्ही दोन्ही दोन्ही
ह्म मग इंटर्नशिप झाली का नाही पूर्ण
हे आता पुढच्या महिन्यात सपणार आता
म्हणजे
आल्या सपोज जवळपास हा जवळपास आल्यात
ह ह हां ह मग असाइनमेंट वगैरे
असइनमेंट ला तिथं असते की इंटर्नशिप वही असत डायरी ति लिहायची असते क लच व व एक्स्टर्नला त्याला आधी
नाही हा ते शेवटच्या दिवशी देशील
येनने
होय काय
हा हा
म
हम्म
बरं गणपतीची तयारी सुरू झाली का नाही मग?
ये आता मंडळाची मीटिंग होती बघ. उद्या उद्या हाय शनिवार.
हा हा
उद्या जाणार मंडळाची मिटिंग मिटिंग बगणार जरा वर्गणी तेण पोराचं कसं काय बघणार. हेय आमची मूर्ती मोठी आहं. मग नाही पहिला मिटिंग आहे म्हणजे असंच की चर्चा बिरच्या तेवढीचं झालीया. उद्या प्रॉपर हे करणार. अ उद्या आम्ही प्रॉपर हे करणार रे.
वर्गणीला सुरुवात कधी पासनं करणार?
बघूया की आता उद्यापासूनच बघणार हाय आम्ही.
हा हा सभासद वर्गणी किती आहे तुमची?
आं
सभासद वर्ग
सभास सभासद वर्गणी तीन हजार हाय.
हां हां हां
तुमची?
तीन हजार आमची पण तीन हजार आमची दरवर्षी एक हजार असत्या.
हा हा
ह्यावेळी जरा वाढवल्यात नही मूर्तीचं रेट पण वाढल्यात बहुतेक ह्यावेळी
अरे खरं आमचं आमचं वर्गणी म्हणजे कसं असतय वर्गणीमध्ये आता गणपती झालं कि जी प्रत्येक संकष्टी येत्या कणी प्रत्येक महिन्याची
हां
त्या क आपल्याकंडं मंडळाचे प्र कार्यकर्ते आहेत कनी त्याकडं किती रुपये होईल तेवढं द्यायच कोणाला शंभर होत्यात, कोणाला दोनशे होत्यात, कोणाला तीनशे होत्यात कुणाला पाचशे कोणाला हजार होत्यात.
हा
प्रत्येक संकष्टीला किती रुपये ते शंभर रुपया च्या वरती द्यायचं जमा करायचं.
ते बरं खुळ्या मग एकदम द्याय लागत नाही.
तेच की एकदम न एकदम न वाटलं राहत्यात माहित आहे का तुला. आता नाही म्हटलास तर आमच्या मंडळात पन्नास जण आहेत तूच बघ की प
होय
पन्नास जणानी जरी दिलंय तर किती होतंय? प्रत्येक महिन्याचं पाच हजार होतंय. आणि पुढच्या वर्षी युसपर्यंत होय आणि काय शंभर रुपये प्रत्येक जण अस नाही हाय.
तेच की हां जास्त पण देऊ शकतोय नही आवाज अडकालायं रे तूझा हॅलो हॅलो हॅलो
छे देत्यात
आवाज अडकालाय रे तूझा रेंज मध्ये ये की. रेंज मध्ये ये रे हॅलो हॅलो हॅलो हॅलो रेंज मध्ये ये रेंज मध्ये ये रेंज य
रेंज मध्ये ये आहे रे आवाज आवाज अडकालाय तुझा